हॅलो काय म्हणताय ताई नमस्का कार काय चालल होत हो मी छान एकदम मस्त.
मी पण मजा येत हो चालू आहे तयारी स्वयंपाकाची
हो का अच्छा काय म्हणताय आणि बाकी म्हंटलं असं असं म्हंटलं संध्याकाळची चिंता सकाळी काय बनवायचं त्याची चिंता परत नाशत्याला काय बनवायचं त्याची चिंता असं वाटलं की वाट की आपण लहान होतो बरे होत हो की नई. म्हणजे तेव्हा कशाच्या डोक्याला काही ताप नव्हता काही नव्हतं हे असं काही मस्त खायचं प्यायचं खेळायचं जा बाहेर जाऊन त्यावेेला आणि मैदानी खेळ खेळायला पण घेते हल्लीची मुलं तर का खेळत नाही ते सतत मोबाईल घेऊन बसतात ह नाही टीव्ही असतो पण जास्त करून हल्ली मोबा मोबाईलचं च वेड लागलाय सगळ्यांना म्हणजे अजिबात मैदानी खेळ वगै वगैरे खेळायचं किंवा काय याच काही माहितच नाही म्हणजे असं आता आमच्या लहानपणी आम्ही अ लगोरी खेळायच. ते काचा पाणी खेळायचो. आणि अं काय हे असेल तर लपाछपी खेळायचो. म्हणजे किती असे एक हो. एक एक असं आठवत आता राहिलं ना. क म्हणजे लहानपच अस की आठवतात ते गेम आपण कसं खेळायचो आता हा. पाऊस पडतो पहिला पाऊस पडला की जाऊन त्या पावसात भिजायचं. पाणी साठलेलं पाणी साठ. लेलं असेल तिथे जाऊन उड्या मारायच्या पाण्यात डबयच्या. ते करून त्याचंही काय वाटायचं नाही म्हणजे घाणेरड पाणी मातीचं पाणी अंगावर उडालं तरी काय वाटायचं नाही. पण ते भिजायचं जाऊन आणि त्याच्यावर उड्या मारत बसायच. च्या पाण्यात थापथाप नाहीत मग कागदाच्या बोटी करायच्या आणि त्या सोडायच्या वाहत्या पाण्यात. वगैरे कि अ. मग काही काही वेळेला ती बोट तिथेच पाण्यात हे व्हायची पाणी शिरलं त्याच्यात की. मते मजा पण त्या परत बोटी पण वे. अ वेगवेगळ्या टाईपच्या करायच्या बंबवाली बोट ह. ची बोट साधी बोट डबल बोट काय काय करायचं जोड बोट करायचं ना. हा. कि नाही असं काय.
हो हो बोट आम्ही पण पहिल्या पावसात. भिजायचो सर्व मैत्रिणी त्यानंतर प्र. प्रत्येकाची बोट आणि त्याच्यावर आपले आपले नहावं लिहायचे आणि दुसऱ्याची बोट बुडवण्यात त म वेगळेच असायचे.
वेगळी असायची. त्यावेळेला कधी कधी मैत्रिणीचा रागही यायचा आपला किंवा मित्राच कोणी असेल ते कि लोक. आपल्या ह्याला हे करतायत वगैरे म्हणून. पण नंतर तेवढ्यापुरत रागायचा भांडेन परत ऐकवायचो आपण परत. हे झालं की परत चल ग आज जाऊया आप. ण चल ग हे करूया असं व्हायचं नाही म्हणजे तेवढ्या तेवढ्या. पुरतं आपलं भांडण असायचं हे करून म्हणजे असं. ते म्हणजे हो आणि मग लगेच हे करून कर कट्टीची बट्टी दोन बट्ट करून ए बट्टी कर ग ए बट्टी कर ग करून किती छान वाटायचं ना वेळ आता आठवलं की गंमत वाटते. लगोरी म सुद्धा आपण ते रस्त्यावर जाऊन खेळाय. मग त्याचे त्या फरशीचे तुकडे किंवा असं गोल ह्याचेवाले दगड. ते जमा करून ठेवायचं लगोरीसाठीठी म्हणजे ते कधी कधी. ठेवता ठेवता पडायचे परत तीडला बनवायची फोडलेली असताना बॉल मारून आणि काय म्ह मजा येती.
मजा यायची हो ना त्यानंतर ते विकती डांडू. खेळल्या का तुम्ही.
हॊ हो विकी दांडू पण. पण मला विटी दांडू मध्ये खरं सांगू का फारस जमलं नाही म्हणजे काय माहत नाही पण असं. ते मारायचं आणि हे उडवायची आणि ते काही जण मग कॅच पकडतात ना नाही तर मारतात वगैरे.
हो मारतात आणि ते एखाद जर खूप खेळत एक्सपर्ट. असल आणि त्यानी जर ती विट्टी एकदम जोरात फेकल ती शोधण्यातच ता
हो ती कुठेतरी जाऊन पडायची अरे बापरे मग त मग त्याला सांगायची. अरे तू काय एवढा वेळा आहे केलं वगैरे असं खूप मज्जा यायची. पण मला तो विटी दंडू हा खेळ मी खेळायच. खे पण खूप तेवढा जमला नाही मला खेळायला. ण असं म्हणजे जास्त लांब जायची नाही माझी भेटी
हो त्यानंतर ते अंपल चंपल ते पण एक छान होत खेळायला घरातल्या घरात.
कस खेळायचे ते ओ.
अ ते आपण जस लुडो खेळतो बघा.
हा हा हा हा
लुडोमध्ये कसं हा सहा सहा कवड्या असत.
अच्छा.
लुडोमध्येध्ये सहा हा सहा पडले तरच आत. पण ते बाहेर येऊ शकत पण ते अंपल चंपलमध्ये तसं नव्हतं अंपल चंपलमध्ये. चिचुकायचे चार तुकडे करायचे.
अच्छा
आणि आपले म्हणजे पहिले काय कोण. कडे ते आखलेले ते भेटत नव्हते रेडीमेड बॉक्स.
हा हा नाही मी हे नाही खेळले ह सांगा सांगा तुम्ही मला सांगा कस. खेळायचं. ते
फरर्शीवर किंवा मग एखाद्या पाटावर आपण. खडूनी असे चार चार चौकणा आकायचे.
हा हा
त्यानंतर एक चिच कोणी म्हणजे ज्याचे त्याच्या आवडीने ते चार चार. अ हे घ्यायचे खेळण्यापुरते कोणी काच तोडून घ्यायचं चार तुकडे कोणी द गड घ्यायचं.
हा हा हा हा
घेणार कोणी काही घेणार असं प्रत्येकाची वेगळी. वेगळे खून म्हणून एक ओळख.
अच्छा अच्छा हा हा हा हा.
मग त्यात एक पडला समोरच्याला कधी आणि एक द्यायचा समोरच्याला आठ पडले तर. त्यांनी आठ द्यायच्या असं करता करता एकमेकांच्या कवड्या उडवायच्या.
हो का अच्छा हा खेळ नाही मी खेळले हा हा अरे.
त्यानंतर खेळता खेळता कवडी मध्ये एक अजून चार घर असत. त्या मध्ये.
हा हा अच्छा
हा ते कम्प्लीट करायचं. जो पहिले कंप्लीट होईल तो विनर आणि जो हारेल त्यानी मग पार्टी द्यायची असं.
अरे वा किती छान मस्त. बरोबर आहे हो हो हो हो हा पण म्हणजे तो बाहेरच खेळायला जायचा ना?
नाही आपण घरात आपले पाठ असतात ना त्याच्यावर पण आखून खेळू शकतो.
हो का. अच्छा अच्छा ओके. हा हा. म्हणजे जसं आपण हे लिह हा काय?
पाऊस पडला किंवा खूप ऊन असलं तर मुलं खेळू शकत नव्हते. बाहेर जाऊन
बरोबर बरोबर.
तर मग एखाद्याच्या घरी जमून हा खेळ -
खेळायचं हो का हा मी खेळलेल नाही ना. हा गेम त्यामुळे मला एवढ लक्षात येत नाही, म्हणजे कसा खेळा आता तुम्ही सांगितल. तेव्हा जरा लक्षात आल. माझ्या म्हणजे असं - ते करून छान मस्तवायचं, पण मजा वेगळीच होती. त्या वेळेला हे असे बाहेरचे खेळ सुद्धा आपण खेळायचो. आणि हे करायच उन्हाळ्यात म्हणजे दुपारच्या वेळेला नाही, तर मग घरात बसून ल्युडो सापशिडी आता हा तुम्ही मी म्हणाला तो काय आ अंपल संपल हा. च्म्पल चंपल वगैरे. मस्त मजा यायची किंवा मग अ हे सुद्धा खेळायचो ना, लपाछपी वगैरे, त्याच्यात पण मजा यायची. हो कुठे कुठे? कुठं जाऊन लपायच किंवा काय, कुणाच्या ह्याच्यात वगैरे घरी सुद्धा अस हे नसायचं. कोणाच्या समजा आपण घरी जाऊन लपलो तर, ते लोक असं त्यांना हे नाही वाटायचं की, ही मुलं काय दुअ घूस घालतात किंवा हे.
त्यावेळी कस वातावरण पण चांगलं होतं, आणि सगळे समजून पण घेत होते.
हो ना तेच तर म्हटलं असं कधी वाट वाटलं नाही की, हे काय शेजारची मुलं येऊन त्रास देताय किंवा काय? बरं हाय अ हहा! कधी कधी गंमत व्हायची ते घरातले सुद्धा लपून आणि मग तो शोधायला आलेल्यांना सांगा नाही इथ कोणच नाहीये कोण
कोण नाही हो बरोबर ते पण एक लहान मुलांना कंपनीत देत होते.
हो हो किंवा मग कधी कधी तोंडानी बोलायचे इथे कोण नाही आलं आणि मग हळूच हाताने खून करायचे इथे इथे हा हा हा काही ना. तशे पण करायचे ना असं.
असंच खेळता खेळता कधी बोर. झालं तर आम्ही सगळ्या मैत्रिणी काय करायचो? अ एक चुलीवर. काहीतरी बनवायचं म्हणून आता सगळ्या लेडीज बनवता. मग आपण पण बनवून बघू असं.
सअ
मग कोणी तांदूळ घेऊन यायचं, कोणी कांदा, कोणी. ते भातुकली सारखं. कोणी टोमॅटो मग हा. हो बरोबर. मग प्रत्येकीने जे आणलं ते काम त्यांनीच करायचं.
हा ह हो बरोबर.
मग सपोज कोणाच्या घरी जर नसले पाल पालक नसले तर मग त्यांनी कुठून पण ते लाकड शोधून आणायचे. कोणी विटा आणायच्या.
हा हा.
आणि ज्यांनी काहीच नाही आणलं, त्यानी ते बनवायचं.
हा हा हा हा अ बरोबर. चुल मांडायची सगळी हे करायची तयारी आणि हे करायचं त्याच्यावर बनवायचं. जेवण त्यावेळी म्हणजे किती छान आहे. ते होतं बघा म्हणजे तेव्हापासून आपल्याला ट्रेनिंग मिळायचं सगळ्याचं असं. भले ते कसंही येऊन देत पण एक. कसं कसं करायचं काय करायचं तर ट्रेनिंगच ना थोडक्यात एक छोटसं असं.
नाही खूप सुंदर करायचं. आम्ही आजूबाजूच्या लेडीज पण यायच्या टेस्ट करायला.
हो ना ह ह खरं आहे, हा हा. खूप छान ह बाकी आणि. काय आणखीन काय खेळायचं नवीन गेम सांगा मला.
अ कबड्डी कबड्डी खेळायच. स त्यानंतर एक तुम्हाला माहिती आहे, का लंगडी, लंगडी. गडी ते डोळे बांधून टास्क द्यायचे.
हो हो ते पण एक होतं, छान आणि ते अस गोल गोलगोल फिरवायचं आणि मग आम्हाला पकडा मग उगीच इथे टाळी वाजवायची आणि तिकडे पडायचं.
बरोबर आणि ते पडले की, हस
हो तेच तर हसू याय पण त्याचं त्यालाही काही वाटायचं नाही आणि आपणही हसलो म्हणून हे नाही. पण हल्ली जरा फार मानपान असत असं कोणी आपल्याला असलं की लगेच मुलांना राग येतो म्हणजे अस.
बरोबर लगेच मला चिडवलं मला चिडवलं करत रडत
हो, हो तेच, तेच ओके. चालेल ह हो. धन्यवाद, धन्यवाद.